हॅलो.
येतोय आवाज.
हो येतोय येतोय.
आव एके झालं आवरली कामं.
आवरली आवरली, चालू आहे अजून करायचे स्वयंपाक वगैरे.
हो ते तर काय आपलं असतंच माझं पण आहेचं स्वयंपाक करायचा, करीन आता थोड्या वेळाने.
मग तुला फिरायला वगैरे आवडतं का, म्हणजे कुठे. द
हो फिरायला आवडतं की नक्कीच विकेंड असतो तेव्हा न, नक्कीचं फिरायला कुठेतर कुठ जावसं वाटतं आपल्याला हाय की नाही. तर मी तर म्हणजे, मोस्टली माझ्या आईकडे जाण्याचा माझा हट्ट असतो. आईकडे गेले की जरा रिलॅक्स जरा वाटतं नाही का म्हणजे, कामातून जरा सुट्टी मिळते. आयतं खायला जरा भेटतं म्हणून आईकडे जायचं जरा जास्तच. हम्. आठवतं मला आईकडे जावं म्हणून सुट्टी असली की.
अगदीच, म्हणजे प्रत्येक मुलीला तर तेच पाहि, म्हणजे लग्नानंतर तर प्रत्येक मुलीला ते सुख असतं की आपण कधी आईकडे जातोय आणि आपल्याला कधी खायला मिळणार वगैरे जेवण. आयतं मिळणार असंच वाटत असतं.
हो मग काय आणि कसं होत ना मुलांची पण काळजी लागत नाही आपल्या. ते त्यांचे ते खेळत पण असतात मोगळा आणि त्यांचे काय खा मागे लागत नाही की हे कर ते कर हे पण मागे लागायची गरज नाही इतकं रिलॅक्स माइंड होतं. त्याच्यामुळे ते का. आपली ट्र्रीपच म्हणा किंवा एक मस्ट इम्पॉर्टंट काय म्हणतो त्याला एक प्लेस आहे आपलं.
तेच ना म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्टी आता माझं पण माहेर आणि सासर माझं तर खरंत तर जवळच आहे. पण फक्त मी बाहेर म्हणजे लांब राहते मग जातानी मी. जेव्हा गावाला जाते म्हणजे सासरी जायची असते तेव्हा पहिले माझ माहेर लागत मग मी असं हट त्या करतील माझ्या मिस्टरांकडे की प्लीज मला म्हणजे आपण कृपया आपण जाऊ, आपण पहिले माझ्या मम मम्मीकडे जाऊ मग ते जेऊ आणि मग पुढे आपण आ, सासरी जाऊ कारण सासरी गेल्यानंतर जेवण मला कोणी असं हातात आणून देणारं नाहीये, तसं माझे मम्मी कडे हा. तसं मम्मीकडे मला माहिती मिळेल जेवायला मग जेव मग कुठे जाऊ तसा मी महिन्यातून एकदा. फेरी असत. ते आमचं गाव गावापासून आम्ही जवळच राहतो म्हणजे एक एक दीड तासाच्या अंतरावरती आहे. पण तरी पण असं एक, गे गेलो तरी मग पहिले मम्मीकडे जाऊन आणि मग असं माझं पण ते एक आवडत प्लेस म्हटलं तर माहेरच आहे, आणि अजून असे कुठे तू बाहेर गेलीस का फिरायला असंब वग
अ बाहेर लांब म्हटलं तर आपल्या पुण्यातच जास्त करून असं खूप पुण्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर कधी झालं झालंच नाही. एवढं वेळ पण नाही मिळा कधी जास्तीत जास्त स्कूल ट्रिप्स कॉलेज ट्रीप एवढंच फिरली आहे जास्त त मोस्ट ऑफ बाहेर नाही कधी गेली. तरी पण आवडतं म्हणजे मला मी सर्च करत असते मोबाईलवर बसल्या बस नाही का ब खूप सारी अशी मस्त असत निसर्ग रम्य वातावरण असणार प्लेसेस खूप दिसतात नाही का मोबाईलवर. त्या आपल्याला, गाण्यामध्ये असं वाटत नाही का कधीतरी जावं किती छान आहे बघायला. अगदी हिरव गार नाही का डोंगरावरती म्हणजे आपलं ते कश्मीरीचं वगैरे बघितल्या दृश्य असं छान वाटतं की कधीतरी जावं म्हणजे आयुष्यात काय ना रिलॅक्स होण्यासाठी जावं फक्त असं कधीतरी माइंड छान तुझ, तुझं काय कधी ह‌‌.
माझं पण म्हणजे मी लग्नाच्या आधी नाही ग कधी फिरली म्हणजे खूप असं त म्हणजे फक्त मैत्रिणींसोबत आपल्या इथले म्हणजे जवळपास कुठे पिक्चर ला जाणे वगैरे गरे किंवा एखादं असं थोडं फार लांब गेलो तर किंवा फार्म हाऊस वगैरे असतं. पण जेव्हा लग्न झाल्यांतर माझ्या मिट्रांना खूप शॉक म्हणज फियचा शॉकिंगहाय ते की आमच वकेंड ला काही ना काही प्लॅन अस आणि एक चार महिन्यात वगैरे अशी लँग ट्र्रीप असतेच आमची जी मोठी ट्रिप असते कुठेतरी एक चार दिवसाचं वगैरे तसं बघायला गे महाराष्ट्राच्या बाहेर मी आपलं जम्मू काश्मीर वगैरे तिकडे गेलेली आहे आणि तिथलं वातावरण इतकं सुंदर म्हणजे हिमाचलला गेली होती मी अ क सुंदर वातावरण आहे तिथलं म्हणजे गेलं आम्ही असं डिसेंबरच्या एंडिंगला गेलो होतो. तेव्हा का एवढी थंडी थंडी होती पण तिकडे अ अ हे झालं नव्हतं बर्फ एवढं पडला नव्हता मग तरी पण आ मुलं कशी छोटी-छोटी होती म आम्ही हे करून गेलो होतो त्याच्यामध्ये अ बर्फ वगैरे पडणार नाही आणि मग मुलांना पण जास्त होणार नाही तरी पण टेम्परेचर मायनस म होत त्यांच, तरी काही नाही वाटलं अस तिथ गेल्यानंतर आपल्या एक दा एक दिवस राहिल्यानंतर शरीराला सवय होऊन जाते म्हणजे असं थंडी तेवढा आपण ऍक्सेप्ट आपली अ हा तेवढं करू शकतो मग खूप छान वाटलं म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर आणि असं क एकदम असं ते दृश्य बघितल्यानंतर खूप छान वाटलं होतं.
अच्छा अच्छा! माझं तर म्हटलं तर माझ स्कूल म मध्ये मी आता टीचर होणार आहे ना कामाला जाते स्कूलवरती तर स्कूलच्या स्कूलच्या ट्रिप अस असतात ना तिथं पण खूप म्हणजे खूप एन्जॉय केलेला आहे. त्याने मी मी मला मी कधी असं बसले निवांत पणे. तर ते सगळं माइंड आपलं बॅक जात आणि म तेच आठवत बसत. नाही का म्हणे किती एन्जॉय केलं हो. मी सगळ्याच टीचर असतात स्कूलच्या मुलं असतात नाही का?
तुम्हाला जबाबदारी, जबाबदारी पण खू असेल खूप असणार ना म तुमच्याकडे.
हो जबाबदारी अस पण आम्ही टीचर टीचर त्यात थोडा स्वतःसाठी स्पेस्ट होतो म्हणजे लक्ष देत मुलांकडे नाही नाही, पण काय करायचो कि खायला आणायचं म्हटलं ति त्या ट्रीपमध्ये तर हा तू होय चपातीचेचा किंवा पराठ्याचा आयटम आण एक कोणी भाता आणि कोणी भाजीची वेगळी कोणी चटणीचा वेगळा असं मस्त त एनजोयल ना. तर कधी पण आठवलं की ते मला खूप छान वाटतं किती छान एन्जॉय केलं त्या गोष्टी. यूटूबचे असं वाटतं.
तेच आम्हाला पण आता आठवली त उघोलल्यानंतर ट्रीप म्हणजे ती शाळेतली ट्रीप किंवा ती एक वेगळीच मजा असायची म्हणजे आपण पहिल्यांदा आई बाब म्हणजे पहिले तर आपण शाळेमध्ये म्हणजे दहा बारा वर्ष जास्त य तो आपण तेव्हाच मग तेव्हा काय आपल्या कुठ बाहेर जाणं म्हणजे आपल्याला खूप अशी आवड वाटायची की बापरे बस. म आता आमचं पण पुण्याला एकदा माझी सळ गेली होती. मग तेव्हा इतकी. छान वाटलं होतं की पहिल्यांदा बसमध्येध्ये आणि मग सगळे मित्र मैत्रिणी सगळे एकत्र. म्हणे प अनुव मा खूप म्हणजे खूप छान होता. ट्र्रीप अशी अ आठवणीत म्हणजे कायम अशी अ आणि मला क्षण आहे माझ्यासाठी तो म्हणायचं झालं तर म्हणजे तो ट्रीपचा की तर मी कधीच विसरू शकत नाही म्हणजे आता कितीही ट्रिप केले आपण तरी ती शाळेतली ल आपली ती कधीच विसरू शकत.
नाही नाही खरं खरे ते तर तेच असं विचक. म्हणजे येतच ते का माहिती आपो मला डेली काही ना काही गोष्टी आठ होतात जुन्या ट्र्रीप म्हणा किंवा काय घडलेल्या छान वाटतं ते. आणि कधी कधी ना त्या गोष्टीत ना आपल्याला अरे आपण खरं चांगले म्हणजे चांगलं जगल ना. आपण ते दिवस अनुभवले आपल्यासाठी भागे असं कधी कधी वाटत इतकं छान वाटतं. कारण आता तसं नाही ना आपल्याला म्हणजे म्हणजे सगळ्यांचे स्कूल असतील किंवा असं पहिल्यासारखं नाहीच. वाटतात काही काही वेळेला असं
आता तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला समजत असेल की पहिले आपण जे अ शिक्षण घेत. आहे त्याच्यामध्ये आणि आताच्या शिक्षणामध्ये किती फरक आहे म्हणजे आता पहिले. शिक्षक आपले कसे होते आणि आता म्हणजे आता तुम्ही तर चांगलंच शिक्षण देत असेल पण. तरी पण एवढं पहिले आपले जे जिवाळा्याने आपले शिक्षक- अस एवढ एवढी माया लावून आपल्यासोबत जेवढं शिक्षकांच संबंध होत तसं मला वाटत ना की आताचे शिक्षक तेवढे मुलांना त अस कारण आताची मुलं पण तशी नाहीेत ना की तेवढी अ
आणि मुलांच्या पेक्षा पालकच सगं पालकच जास्त अलर्ट म्हणजे वेगच झा सिजी आपली पहिल्याच नाहीय आपल्याला आवडेल फक्त करा म्हणायचा अभ्यास त ब हा टपलाय विवा तरी जायचं पण आता मुलांचं कसं हौऊस जास्तीत जास्त झाली किंवा मुलांना काही कमी पडायला नकं म्हणून जास्त वेगळं वातावर झाल असं मला वाटतं शिक्षकांच्या ह्याच्यात
अगदीच बरोबर तू कधी कोकणात वगैरे गेले का फिरायला.
कोकणात नाही बर का मी आत्ताच स्टेटस बघत होते माझ्या ्रेंड म्हणजे इलेक्शन ड्युटी लागले त्या सोबत होत माझ्या मॅडम तर त्यां कोकणात राहायच्या आणि त्या इथं माझ्या जवळच ह्यालाय त्या कामाला होत्या सरकारी त्यांची बदली परत कोकणात झालीय मग ते मला नेहमी म्हणायचं की हे कोकणात कधी कधी तर आता मला कॉल करायचं त्यांना की चाललंय कुठे कुठे झाली नक्की कन्फर्म बदली नाही का त्यां ट्रानसफर मग बहू कधी योग आला तर जाऊया पण जायला माझे नाकंऐून भरपूरच जाणार एखाद्या व्हायला जाय अ् इच्छा आहे
अच्छा मला मी मला तर खूप छान अनुभव आहे कारण मी अ जाव चार ते पाच वेळा कोकणात गेलेली आहे म्हणजे आमचं जास्त कोकण माझ्यानिव्हसरीत ल पाच वर्ष झाली तीननव्हर्री कोकणातच आम्ही सेलिब्रेट केलं नाही नाही सासर नाही असंच फिरायला सासर तर इकडे आहे माझं सासर नाही पण असच फिरायला असं खूप आवडतं कोकणातली कारण त्यांची ती अ निसर्गरम्यतांचं जे वातावरण आहे आणि त्यांच्या म्हणजे तिथे गेल्यानंतर एक वेगळं प्रसन्न वाटतं खूप आणि तिथलं ते ेवण असे नन वज वरेेे मच आप घ त त त्या चव येत नाही स्ेशली आम् ती मच्छी वगैरे खाण्यासाठी किंवा त्याचे बीचेस बचेस आनंद घेण्यासाठी तिथे जातो म्हणे खूप छान वाटतं समुद्रा गेल्यानंतर कारण तिथे गेल्यानंतर त्यांचं ते समुद्रचं पाणी आहे ना तेचं म्हणजे वेगंच त्याच्यामध्ये अनुभवला हा खूप छान आहे कधी गेला तर नक्की जा
हो नक्की म्हणजे मला असं वाटतं की आपले इतर ठिकाणी नाही गेले तरी लेल प आपल्या जवळ महाराष्टाच्या ठिकाणी भेट च ठिका नाही का म्हणे नि समुद्रकिारा कधी पाहायला लो द दू जाण्यापेक्षा हे आपलं जव नक्कीच जाण्याचा प्रयत्न करेन मी
बरोबर कोकणामध्ये वेंगुर्ला वगैरे ते खूप छान ठिकाणी आहेत म्हणजे तिथे असं गेल्यानंतर खूप छान आणि प्रसन्न वाटतं आणि बाकी तर अशी आपली ट्रीप तर काय छोटे छोटे ट्र्रीप चालूच असतात कुठे
छोट्यात म्हणजे कायी आताच आळंदी आपलं ह्याला गेल तर आळंदी देऊ के नाही का छान वाटलं तिथ पण ऐतिहासिक गोष्ट बघितण छान वाटलं नाही का म्हणजे कधी योग नव्हता आला गेलोतो महाराज तुकाराम महाराजांचे घर वगैरे बघित छानटलं की म्हणजे आहे ते बघायला आत्ता आणि तिकं तो काळ आठवला म्हणजे आपण वाचतो नुसतं पुस्तकात त्याच्यापेक्षा तिथं प्रत्य प्रत्यक्षात जाऊन बघितले त्याचा अनुभव वेगळा आहे म्हणजे त्यांनी जे काही ग्रंथ लिहिलेले असतात. ते कसे लिहिले ते छान वाटलं ते बघून मला तुकाराम महाराजांच जेस अ ते
ते मला जायच खरंच आता तुम्ही सांगितलं अजून इच्छा झाली आहे मला जायची कारण मी तर कधी बस त्यांच्या मागे लागली की आपण आळंदी आणि पंढरपूर बघ म्हणजे जवळ असून पण बघायला भेटत नाहीये आणि बागी लांब त्या ठिकाणी गेलेली आहे खरंतर आमच्या घरचे आमचे वारीला माझे सासरे वगैरे म्हणजे दर एकादशीला जातात माझे सासरे आळंदीला पण मला कधी असं त्यांच्या बरोबर जाण्याचा योगच येत नाहीये किती वेळेला प्रयत्न केले पण नाही माझ योगच येत नाहीये
शरी
हो हो ते म्हणजे तसं फिरायला मला पण खूप आवडतं म्हणजे मि आवडे म्हणून मला एक आवड निर्माण झाली माझ्या मुलाला पण खूप आवड हो म्हणजे असं कुठे जायचं म्हटलं की खूप खुश होतो मामाच्या घरी तर त्या स्पेशली त्याला पण मामाच्या घरी आजी आजोबणकडे जायला खूप आवडत हम्म चालेल तर आपण तर आपल्या मुद्द्यावरती म्हणजे ण झाला आपल्या टाइमची मर्यादा आपली संपलेली आहे तर मग आपण अ नंतर बोलूया ओके.
हो छान वाटलं ओके मस्त हो हो हो धन्यवाद.